हॅलो!
हॅलो!
हा नमस्कार.
हा नमस्कार बोला की.
कसा आहे सा?
हाय बघा बरं आहे तुम्ही?
हाय हाय बघा बरी ऐ- आता गार हवामानात बघा आवरलं की आप आपलं आघरुण घेऊन आंतरून घेऊन झोपायचं जरा तासभर निवंत.
हा मज्जा येतीया.
होय होय या पावसा दिवसांत काहीतरी करून गरम गरम करून खाण्याची एक मजा वेगळीच असते. काय आणि अंंतरण घेऊन पांघरायच ते एक वेगळीच म्हणजे असत्या.
तर खाय हो आमच्याकडे खर ऊन पडलंय.
होय इकडं ते आमच जरा कोकण साईड आहे हो त्याच्यामुळे पाऊस असतोय.
हम् आम्ही पर्शीवरून लोळा लागलोय. उन पडलेय म्हणून. हम्म तुम्ही मार्गशीर्ष म्हणन्यातलं गुरुवारला पूजा करतायसा का ओ?
हा करतोय कि उपवास पण असतोय पूजा पण करतोय.
हं पाच ढाळतेन आनून?
होय कसय सांगू आम्ही आमच्याकडे हे सांगतो तुम्हाला उटल्या उटल्या आंघोळ स्नान करून.
हम्म
करून उपवास धरावा लागतो.
हम्म
त्यांच्या उपसासाठी काय शाब शाबूसुद्धा तर खातात शाबूनचा वरीचा भात पण खातात, कारण तो काय गुरुवार वर्षात असतो त्यामुळे. वरीचा भात च करतोय पण साबू नाही डोकन ते दुखतय. सकाळीच पोळ्या करतात लक्ष्मी आमची नाही संध्याकाळी जास्त. च प्रमाणात करायला बघतोय. अ आपल्या उसाचे पाच ते दहा म्हणजे टोटरे अस तर ते, ते पाच ह्य परत ते अ
हा.
कर्दळीची पाच डहाळे, परत आंब्याची पाच पाने अ आपले पाच फळं जे आहेत आंबा पेरू म्हणा परत फणस आमच्याकडे फणस असते त्याच्यामुळं फणसाची पाच पानं घेते, आंब्याची पाच अ परत ते उंबराचे पाच आणि चि कुची पाच, असं पाच, पाच पाने पा धाडे करून अं आधी बघा आम्ही पूजा करतोय तेच तुम्हाला सांगतो, पहिला पाठ मांडून त्याच्यावर साळी असं, म्हणजे तांदळाची असं रास करतोय त्याच्यावर आपला अ तांब्याचा तांब्या असतोय त्याच्यात आठ, पाच, आठ आठ ठि आणि अ हळदी कुंकाची बोट ओढतोय आधी, आणि त्याच्यामध्ये पाणी घालून अ एक रुपयाच आपलं ना सुपा एक रुपया, एक सुपारी परत मोती असलं तर, त्यात हळदी कुंकू आणि मग नारळ. तेनं धुूऊन स्वच्छ नारळाला हळदी कुंकू हे करून अ ठेवतोय मग त्याच्या पुुढं लक्ष्मीचा फोटो जर लहान असेल, तर लक्ष्मीच्या फो त्याच्या पुढे ठेवते. मोठा असेल तर मागं ठेवतोय परत मंगळसूत्र आपलं काय सोन दागिना असलं तर, आपण त्याला घालू शकतोय आणि अ ते उसाचे जे टोटरे आणलोय आपण, ते पाच ठिकाणी पाच हे करून बांधायच आम्ही पाठावर पण हे करतोय नाहीतर आमच्या ते अ हे हाय त्याच्या आपण हे करतय.
हंम.
आणि पुढं आरतीला एक पाठ मांडून त्याच्याकडनं साइडला रा रांगोळी काढून अ सूर्यकांश ऐकून ते पूजा वाचून नैवेद्य तूम्ही पण असं करताय वेगळं.
नाही असेच करतोय.
हा.
असंच करतंय पण ते तुम्ही उसाचा टोटरे भरलं असा आणि
आम्ही उसाचे टोटरे तर नाही बांधत नाही.
नाही काय हा हा.
नाही नाही आम्ही पाच डहाळे वापरते, पानं वापरत नाही डहाळे वापरतयं.
हा हा.
आणि कोण आपल्या आवडीनुसार त्याला मुकवटा काही वि विकत मिळतात बघा. नारळाला तशी मुकुटं लावत्यात, पुरण पोळी वरण भात, वरण भाताचा त्याला मान असतोय
हा होय होय गायची पूजा पण करायला लागत्या..
हम्म असं करत्यात, त्याचं पद्धतीत करत्यात.
ह मार्गशिष महिन्यातले चार गुरुवार करत्यात.
हा होय. आणि श्रावण महिन्यात काय नाही फक्तं उपवास धरायचं.
हा उपवासच मग ते, कोण कोण असं म्हणत्यात बा. देवाला असं तीळ कधी, मग काळ तिळ असं काय काय असतं. तेव्हा ते वाहायच असते. महादे
वाहायच असतं महादेवाला. ते एक व एक. एक मोठ तीळ एक मुठ जवळस असं, प्रत्येक सोमवारी कणी वेगवेगळं असतंय.
हा वेगवेगळ असतंय काय तर ओ.
हम हम.
हम्म.
बेल वगैरे ते वाहून.
एकेक जण करतात, जवस म्हणजे काय असते ओ ते. जवस म्हणजे काय अस
जवस म्हणजे, कोर्ट कोर्ट.
हा हा म्हणजे काळे तिळ.
काळ तीळ हम काळ तीळ, को कोर्ट म्हणजे. जवस हा त्यांला जवस म्हणत्यात.
हा हा.
आणि काय काय असतंय, मीठ बेल महादेवाला जात्यात.
वाढवलाय बघा तिन्ही. कारण कणी पन्नास मिनिटं होत होतं. आता साठ मिनिटं झाल्या शिवाय कणी. दुसरं सेकंद वाढत नाही असं, सेकंद वाढवल्यात वाटतं हेच्यामध्ये कॉलमध्ये आणि.
नाही नाही साठच असते.
पन्नास झा
नाही नाही पन्नास नाही साठच. म्हणजे साठं सेकंद म्हणजे, एक मिनिट असतंय मॅडम. नाही साठ सेकंद म्हणजे, एक मिनिट असंच असतंय.
होतंय काय हा हा. त्यांनी वाढवल्यात वाटतं.
नाही नाही तसंच असतंय, साठ सेकंदाचा एक मिनिट. साठ मिनिटांचा एक तास.
हम्.
अस असते. हम हम. वाढवाय नाही तेवढंच हाय.
तुम्ही कॉपी कशी करताय कॉपी.
कॉपीय कॉपी काय असं. दूध दुधात म्हणजे, जर हे करायची असली तर कणी, आपली कोल्ड कॉपी.
हा.
दुध उसळून गार करायचा.
हा.
मन आणि त्यात साखर आणि बर्फ आणि ती कोल्ड कॉपीची पुडी मिळत्या.
म्हणजे कॉपी ती कॉपी वेगळ्या असत्या काय?
हा कोल्ड कॉपी वेगळी असतेया.
हा हा.
आणि त्याला बर्फ लागतोय. ते बर्फ साखर आणि तिथी पुडी मिसळून नुस ता हलवलं क नी कोल्ड कॉफी होतया.
हे काय
हम्म आणि सादी कॉपी काय आपली मंग दुध उ उसळून त्यात ती कॉपीची पुडी घालून दुधातून शिजत आहे पाणी वापरत नाही त्यात. साखर घालून आपल्यापूर हम्म. तुम्ही पाणी वापरताय?
अ पाणी म्हणजे आम्ही कोल्ड कधी केलेले नाही हो ते गरमागरम ती कॉपी आपण करतो रेग्युलरची तीच केलेली त्याच्यामध्ये थोडं दूध आणि थोडं पाणी असं पटे जास्तुन जास पण लय घट्ट होते नाही.
हा हा हा.
त्याच्यामुळे थोडं दुध आणि थोडं पाणी असं हे करतोय.
करताय काय हा हा हा. हम्म म आणि काय?
काय नाही बघा आ का जर असं झोपायचं तर दुधाचा टायमिंग होतय जनावर आहेत ना आमचे तीन वाजता आणि चहा वगैरे ग गार तिकडं भरपूर थंडी वाजत्या.
हा. हा आमच्या इकडे असा बारीक पाऊस आला.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
होय तर काय तेवढच बरं. तला तासवर पडलंय की निवांत बरं वाटतोय आळस जातोय अंगातला.
ए होया आणि ते कसं आमच्याकडे जनावर अस ल्यामुळे क नाही पाचला लवकर उठायला लागते हो.
हा हा हा.
हा.
हम्म सकाळसं
होय.
हम्म आता एक-एक गावातनी टेम्पो लई टायमाने जात्यात.
पर तुम्ही आणा असेल. कसल्या मोठे हे कसं आमच्याकडे अ ही छोटे-छोट्या वाईट ना म त्याच्यामुळे सांगालतो ते वेळेवर पोहोचवण्याचं काम कराय लागतं त्यांना त्याज्यामुळे लवकर येत्यात प्रत्येक एका गवात आता आमच्या छोट्या-छोट्या वाचतूक वाड्या असून आमच्या इथे चार ते पाच संस्था आहेत प्रत्येक संस्थेला सगळे केन घेऊन असं प्रत्येक वाडीत तून जाऊन असं जाणं हे होतोय नाय.
हम्म हम्म, ए हितच नवला टेम्पू जातय.
होय रात्रीचा.
कुंभोजात.
हा हा.
सकाळचा, आणि रात्रीचा तर दहाला जातोय.
मग काय निवांत आय माणसाला.
जातोय. हम्म.
हम्म.
वेळानं जात्यात टेंम्पो, हम्म निवांताय. कसं, आस सा सातलाच डेरी चालू होत्या नाई, सात वाजल्यापासनं दोन तास कधी पण दुध घाला.
हा हा.
असं होतय दोन तासात.
हा हा.
ते कसं, हितलं संस्था जवळ हायेत ओ.
हा, ते संघ जवळ असतील नाई, म्हणून कसं, जास्त प्रमाण जा, आता तरी गोकुळच्या दुधाचं एवढं हे चालू आहे आता जरी याल, आता या दोन दिवसात तरी एक लाखाच, जास्त दुध म्हणजे एक लाखापेक्षा जास्त लिटर दुधाची मागणी झाल्या.
हम्म हम्म. हम्म.
जास्त प्रमाणात बाहेर वेशात पण भरपुर प्रमाणात ना वितरण गोकुळ च दुध.
हा हा हा.
याच्यामुळं व्हय.
हम्म हम्म हं.
आणि त्याच्यामुळे लवकर पण काढाय लागतय, आमच्याकडं कसं जनावर प्रत्येकाचे आहेत, कुठं जरी गावाला गेलं काय गेलं तरी दुध काढायला टायमाला यायलाच लागतय, विश्रांती नाही म्हण नाही माणसांना.
होय, जनावरं असली की तसंच होतंय, टायमाचे टायमाला क नाही यायलाच लागतय अहो.
हो, तुमचं दहा मिनिट वेळ दिल्याबद्द दल ना धन्यवाद हं.
बर बर चालतंय.
हां.